हा येतो आहे आवाज. हो थोड्या वेळापूर्वी बिलकुल येत नव्हता आवाज मला.
हा आ मला तुमचा हॅलो हॅलो फक्त येत होता नंतर मग झालाच कटत झाला दोन मिनिटात हा.
अच्छा! अच्छा!
ठीक आहे बाकी काय काय तुमची आवड निवड वगैरे काय रेसिपी वगैरे पदार्थ कुठलं म्हणजे असं तुम्हाला आवड
माझी आवड अशी आहे की मी बेकिंग करते होम बेकिंग त्याम्हा दैव काेकण हो होम बेकिंग करते त्याच्यामध्ये मध्ये ॲडव्हान्स केक टू बेसिक केक अ कोर्सेस पण आहेत माझे आणि व शॉप पण घेते त्यामध्ये ऑल टाईप ऑफ केक्स असतील डिझायनर असतील थीम केक असेल पार्टी जशी पार्टी असेल त्या पार्टीनुसार केक पण बनवून देते ् स्पेशली माझा माझा आवडतीचा आहे केक जो स्लाईस केक मी जो घरी स्पेशली सगळ्यांसाठी बनवतो ते स्पॉन्ज असतो फक्त आणि स्लाईस केक बन तो सर्वांसाठी बनवते
ते मी असे घरगुती केक बनवते पण अ अ हे नाही म्हणजे मला ना विदाऊट अंड्याचा केकच येत नाही किती वे ख केला माझा फेलत जातो का म ति घरामध्ये सायट्रिक असिड आणून ठेवले बेकिंग पावडर सोडा तो आता मागे कोर् पण केला पण अंड्याचा केक खूप छान करते. मी अंड पण बिना अंड्याचा केकच जमत नाही.
येतो ना मी तर आमच कसं व्हेजिटेरियन असल्यामुळे ना.
हा ह् आणि मी ते लॉकडाऊन मध्ये बघा खूप. फॅड होत त्याच्यामध्ये केक मटेरियलच सगळं सामान वापवलं सगळं आहे माझ्याकडे. म्हणजे ओव्हन आहे चांगला अकरा हजाराचा ओव्हन घेतला नंतर ते सगळं अमेझॉन वून सामान मागवला त्याच्यामध्ये ते सुरीप असून तो टर्निंग टेबल असू दे नंतर ते कोन आयसिंगचे नोझल सगळं आणि काय झालंय थोडं दोन चार केले िंक कम जोपर्यंत घरात होती तोपर्यंत काय शायनिंग मारली जस ती क्रीम संपली सं दि आता कालच मुलगी गेली ना ता ओऊन घेऊन गेली मम्मी दे मला मी काहीतरी करेन तू वापरत नाही नाही जमत असं तस मला आता तुमचं जसं तुम्ही म्हणता ना केकच तसं मला सुद्धा कुकिंगची आवड आहे पण माझं हा म्हणजे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू असतील
ड्रायफ्रूटचे लाडू वेगवेगळ्या टाईपचे लाडू अस असतील तसे
ते मेथीचे लाडू आता ह्या पावसाळा सुरू झाला का मला मेथीच्या लाडू ची ऑर्डर असते दिवाळीमध्ये फराळची ऑर्डर असते नंतर ड्रायफ्रूट घ ऑर्डर प्र आ मामध्ये मी आसा भरपूर ऑर्डर प्र बनवून दिले रुखवताची ऑर्डर ते हा पुरणपोळी आता हे तर झालं स्वय ह्याच पण सगळ्यात माझा हातखंड आहे ते नॉनव्हेज बनवणं म्हणजे चिकन मटण हे माझं म्हणजे फेवर्हेट आहे कि कुठे जेव्हा फनफेअर असतं किंवा फेस्टिवल तिथे मिस ्टॉल सुद्धा लावते हा आता हा चिकन कोंबडी वडे म्हणजे मला ते आवड आहे म्हणजे माझा जॉब सुटल्यापासून गेले बारा वर्ष घरात आहे काय ना काय करत राहायचं आणि एक माझ चुलत भाऊ आहे त्याची कॅटरस आहे स्वतःची तर काही बघा मोठ मोठे मोठे जेव्हा लग्न समारंभ असतात तेव्हा त्या लग्नाच्या अगोदर अ काय म्हणतात त्याशी स्नॅक्स असतो बघा थोडासा नाही नाही स्नॅक् असत म्हणजे पाणीपुरी भेवपुरी स्टार्टर असता हा तर मग तिथे तशी जेव्हा त्याला ऑर्डर मिळते ना तेव्हा पाणीपुरीचा स्टॉल नेहमी माझा असतो हा आणि हा सुंदर बनवते. मी पाणीपुरी खूप छान हा हा त्याच म्हणजे जेव्हा तशी त्याला ऑर्डर येत तो मग मला फोन करतो बनवशील का? म मी सगळं बनवून घरून न्हेते हा गोड चटणी तिखट चटनी पाणी सुद्धा सगळं, ते क्यूब वगैरे पुऱ्या तळून स्वतः आणि म स्टॉल ठेवते म् जेव्हा अशी कधी? पाचशे आता गेल्या महिन्यात तेच झाली माझी म्हंजे सॉरी गेल्या नाही, मार्च मधे सातशे प्लेट होती पाणीपुरीची ऑर्डर त्याच्या अगोदर पाचशे हा, मोठ्या मोठ्या असतात. त्याच्यात लग्नाची जशी माणसांची ती जेवणाची ऑर्डर असते, तशी त्याप्रमाने हा मग शेवपुरी, पानी पुरी ही ऑर्डर माझी असते आणि अलिबागला खूप लोकं अशी फिरायला येतात, ना टुरिस्ट मग काय काय असे दहा, बारा, पंधरा माणसं असतात. तेव्हा मग त्याला जवळ मग, तो मला फोन करून बोलवतो अगोदर दोन दिवस असे असे दहा बारा कुठेतरी रिसॉर्ट ला राहतात, मग त्यांना घरगुती जेवण लागतं. मग त्या लोकांना चिकन, मटण, भाकरी मला सांगतो तू बनव ते. मग ते दहा बारा माणसांचं, वीस माणसांच असेल, तरी मी ते एकटी बनवते, माझ्या हाताशी सुद्धा कोण नसतं. सगली तयारी हा हा हा हा अगदी भा पंधरा वीस सुद्धा माणसं म्हणजे मी अशी आणि आम्ही जेव्हा कुठे फिरायला? वगैरे गेलो ना तरी आम्ही गाडी म आम्ही हॉटेलमध्ये कधीच खात नाही. सगळं माझ्या डिग्गी मधे शेगडी पासून न्यायचं, कधी कधी कुठ शेतामध्ये झाडाखाली बघायच, जागा चूल पेटवायची सुख खो आणि इतकं तर माझ्यासोबत माझे चूलत मेव्हणे, असे पहिल्यांदाच आमच्या ट्रीप सोबत आले होते. त्यांना तो प्रवास एवढा आवडला मला म्हणतात, माई फक्त एवढ्या कमी खर्चात कस काय आपला प्रवास झाला म्हने आओ? हॉटेल लाच आमचे किती पैसे जातात? आमलेट पाव पासून, चिकन चपाती पासून, तीन दिवस सगळ स्वयंपाक मी स्वतः करायची तर ते म्हणायचे तू फिरतच नाही, माई हा मला हा मग ते म्हणायचे माई तू फिरत नाही आम्ही म्हणजे ते लोक काय करायचे, जायचे ना फिरायला म्हणजे कुठे कुठे असं हाफ असत पॉट, मी म्हणायचे तुम्ही जाऊन या फिरून या तोपर्यंत माझा स्वयंपाक रेडी राहतो, हा सकाळी तुम्ही हा आम्ही
पण आपण या ठिकाणी एक मिस करतो, ना जो स्वयंपाक बनवतो त्याला फिरणं होत नाही. पण मग एक आछा एक एक गोष्ट अशी आहे की, तुम्हाला त्यात खूप आनंद वाटतो करून खा
हा मग त्यांना ते माझ्याबद्दल त्यांना वाईट वाटायचं. च ते बोलायच माई फीरत नाही. मी म्हणायंचे तुम्ही माझं टेनशन घेऊ नका, मला करून घालण्यात पण तेवढाच आनंद मिळतो. ठीक आहे एका ठिकाणी झाडाखाली गाडी थांबवायची तिथे उतरायचं, त्यांना म्हणायचं या फिरून आणि मी करायच आणि मग जेव्हा ते म्हणे, लोणावळा, महाबळेश्वर वगैर आम्ही तिकडे अस गेलो होतो पुण्यात वगैरे तिकडे बरंच काय ते मला त्या ठिकाणाची नाव नाही, सांगता येणार पण तिकडे गेलो होतो लोहगड वगैरे तर जेव्हा आल्याने मग त्यांचे मला किती दिवस माई? मी असा कधीच प्रवास केल्या नाही मी एवढं फिरलो पण एवढ्या चिप मध्ये माझं कधीच झालं नाही म्हने, आता कुठे गेलो की? माईलाच बरोबर घेऊन जायचं. त्या त्या बहिणीला सांगतात. बरं आहे म्हणे, आपली आणि म्हणतात काय म्हणे दोन तीन दिवस मटण करून खायला घातलं, म्हणे अजिबात तिथं घ्यायचं विकत बाकी सगळं घरून न्यायचं मसाला वगैरे
हो.
आणि काय? समजा आता एखादं पातेलं नेलं, तर काय साखर पावडर दूध कुठं पण मिळतं आपल्याला टाकलं दुधच, टाकलं सा खरच्या पा हा असं करायच पातेल सोबत घेऊन जायचं, फक्त दूध घ्यायच, साखर च्यापुड घ्या चहा बनवला खाल्ला काहीतरी घ्या नाश्ता ब्रेड हे वडापाव खा प एखाद्या वेळेला तर अंडी आणली, बाकी सगळं कांदे बटाट्यापासून मिरची पासून माझ्या गाडीत सगळं, कुठे जाताना? प्रवासात तर म्हणजे पाठीमागच्या सीटरवर बसून शेंगा सोलायच्या आहेत, लसूून सोलायचंय माझ्या गाडीत बसून काम चालू. इतकं हे झालं ना, अशी म्हणजे मला ही आवड जास्त आहे
हो आवड असल्यामुळेच तुम्ही तुमचं प्लॅनिंग ठरलेलं असत प्रवास करणाऱ्यांचं त्यांच फिरण्याच प्लॅनिंग ठरलेलं असतं तुमच अन्न पदार्थ बनवण्याच प्लॅनिंग ठरलेलं असत
णे मला काही एा्या टिप्स म्हणजे तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल व्हेजिटेरियन केक बनवायचां असेल
हा व्हेजिटेरियन केक कस बनवायचा बगा आता सध्या मार्केटमध्ये ना रेडी प्रीमीक्स भेटतात ठीकय आपल्याला तो नाही बनवायचा आहे घरी बनवायचा आहे मैद्यापासनं
हा
तर मैद्याच्या केकला आपण सर्वात प्रथम काय काय घ्यायचं कप असतो दोनशे ग्रॅमचा दोनशे ईमेलचा
हा
तो दोनशे ग्रॅमचा कपसाटी आपण साधारणतः ह टीपून ते मेजरमेंट असतात बगा
हो हो आहेत माझ्याकडे ते सगळे
हो हो मग ते घ्यायचं आणि दोनशे एम एलचा मिल्कमेडचा डब्बा भेटतो
मिल्क मेड
हो मिल्कमेड आणि व्हॅनिला इसेन्स प्लेन वॅनीला हवा असेल तर जर तुम्हाला इमर्शन ॲड करायचं असेल सपोज वा कलर प्लस फ्लेवर पाहिजे असे केकला
हा
तर त्यासाठी तुम्ही इमल्शन घ्या नॉर्मल साधारण इसेन्स नका घेऊ
हा
इमोशनने काय होतं कलर पण येतो आणि फ्लेवर पण येतो
हा
आणि तर मग आता तुम्ही व्हॅनिला घेताय तर त व्हॅनिला वन हाफ टिसपून घ्यायचा
हां
अर्धा किलोच्या केक साटी ह आणि जे जे जे पण आ अस बेकिंग सोडा झालं ते हे ड्राय इनग्री इन्ग्रीडियंट्स असतात ते आपण डस्टिंग करून घ्यायचं चाळनिने
हा ते समजा प्रोसेस माहितीय फक्त मला हे सांगा फुलण्यासाठी त्याच्यात नक्की आपण काय टाकायच तो सायट्रिक ऍसिड टाकाय
नाइ नाइ सायट्रिक ऍसिड नाइ टाकायच नाइ टाकायच सायट्रिक ऍसिड बिलकुल नाइ टाकाय त्याचे बेकिंग पावडर असते बेकिंग पावडर ही मेन आहे
बेकिंग पावडर
हो हाफ टी स्पून टाकायची आणि ते जे आपला मैदा असतो मैद्यासोबत डस्टिंग करून घ्यायच
हा
त्यानंतर ते दोनशे एम एलचा मिल्कमेडचा डब्बा असतो हा तो त्यात चांगल फेटून घ्यायचा त्यानंतर आपल्या आवडी प्रमाणे शंभर एम एल चा कप घेऊन त्याने दूध टाकायचं
दूद
हम्म आपल्या केक पॅनमदे रेडी ठेवायचं डस्टिंग करून त्याला बटर पेपर असेल तर बटर पेपर वगेरे टाकायचा तुमच्याकडे ओ तीजे आहे की मायक्रोवेव आहे अच्छा ओटीजे मग काइ प्रॉब्लेम नाइ ओटीजीला आपण नॉर्मल टेम्परेचर वन एटीच चालून जाते प्री हिट करून घेतलेलं वन एटी ट्वेंटी फाइव मिनिट्सवर आपण ठेवू शकतो तर हे जे रेडी आहे ते एक डायरेक्शनमध्ये एकच उजव्या हाताचा डयरेक्शनने घेतलं किंवा क्लॉक वाइस किंवा अँटिक्लॉक वाइस आ पण फेटून घ्यायचं चांगलं. एक जीव झालेला पाहिजे आणि ते आपण याच्यामध्ये केक पॅनमध्ये टाकून बेकिंगसाठी ठेवून द्यायचं झालं इच इझी आहे.
हा अरे वा एकदा भोपकर नक्कीच करून बघितलं पाहिजे मला हेच माहिती नव्हतं कारण तो हा कारण काही लोकं म्हणतात दही टाका, काही सायट्रिक ऍसिड टाका दुकाबा माझेकडे ते सगळं आणून
ते वेगळ्या असतात जेव्हा आपण दही टाकतो ना दइ दही टाकून रेसि पी वेगळ्या पद्धतीने होते, हो त्यासाठी रवा केक म्हणतो ना रवा थोडा टाकायचा, मैदा टाकायचा.
मैद्यामध्ये नाही टाकायचं का?
नाही रवा टाकायचा थोडा आणि मग मैदा घ्यायचा बाकी
तर एक वेळेला आता करून बघितला कारण श्रावणामध्ये बरेच बड्डे येतात. त्यावेला हा केक ताई मी नक्की करून बघेन धन्यवाद! मला तुम्ही एवढी छान रेसिपी सांगितल्याबद्दल.
डायबिटीस साठीचा कप केक होता ना गुळापासून बनवलेला.
आ
अच्छा मी तो तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की रेसिपी शेअर करते चालेल धन्यवाद छान वाटलं तुम्हाला हो, मला पण खूप